हॅलो हा, येते येते आवाज. आणि अ पहिलं शेतकऱ्याला हल्ली मुली पण देत नाहीत लोकं. द्यायला पाहिजेत उलट. शेतकरी तर उलट राजा आहे.
हो राज खरंच राजा आहे. पण काय माहीत का निसर्ग साथ देत नाही. म्हणूनचा विषय
हा, तो पण गोधळ आहे.
हम्म, नातं बाकीच्याना काय वाटत? हो करू शकतो.
ठरवले मग त काही करू शकते मानु हम्म,
ह आम्ही बघा तुम्हाला एका आमचं माझ्या म्हणजे आजोबा सासऱ्यानी दोन एकर शेत घेतलं. म्हणजे माझ्या सासऱ्यांना दोन एकर शेत मिळालं. वाट्याला आलं त्यांच्या दोन एकर. त्या दोन एकरच आम्ही माझ्या सासऱ्यांनी केलं पर त्यांनी चार एकर शेत विकत घेतलं. आणि एक या कुणा गेलेल्या दवाखान्यात बा दहा अकरा वर्षाच्या कालावधी माझ्या मि प्रमाणे पुन्हा तीन एकर घेतलं. हे कुठे शेती वर फक्त शेती
ग्रेट ग्रेट म्हणजे वाढवत नेलं हे.
हो त्यान त्यानं तर मग आमचं हॉटलिंग झालं. टी सेन
हा हा,
नंतर ग हा ग्रोसरीच शॉप झालं. हो हे त्यावर आम्ही डेव्हलप करत
केलं सगळं ते असंच आहे. नाही त काही बोलं तर, आहे ते पण विकून टाकतात.
नाही तुमच्या घरच्यांनी काय विकलं विकलं करे.
उलट आवडलं वडिलांच्या ह्याच्यात अजून आपण भर टाकले पाहिजे. जास्तीत जास्त, ते नाही कळत मुलांना.
हहं आजकालचे पोर
सगळं हाऊस पाहिजे. चेन पाहिजे. नुसतं फॅशन करायला पाहिजे.
फक्त निर्वेसनी पाहिजे.
हा येस, तेवढं सांभाळ की सगळं होते व्यवस्थित.
ग सांभाळल फक्त निर्वेसनी ते एक जुने लोक म्हण तात. जुने लोक काय म्हणता माहिती का?
हम,
जेवायला नसलं त चालेल. बाकर नसले त चालेल. पण घरात व नको.
अगदी बरोबर आहे.
त्या बाबतीत हो त्या बाबतीत आम्ही करतो की,
ग्रेट ग्रेट
म्हणजे आमच्या घरात आमचे आमच्या घरात आमची जॉईंट फॅमिली आहे. दोन भावांची आणि एक- लग्न करण्यासारखा आमच्याकडे एक मुलगा म्हणजे भाात आहे माझा. माझ्याकडे तर रा तो लग्न करण्यासारखं- सासु सासरे असं आमचं बारा तेरा जणांचं कुटुंब आहे. हम्म
दुर्मिळ आहे सगळं असं एकत्रकुटुंब.
हम् आणि् सगळे बारा तेरा जण राहतच जण छोट मोठ सगळं. पण माझ्या म्हणजे हे तीन माणसं आहेतण जे व्यवसाय सांभाळत आहेत. चोवीस तास त्या गोष्टींमध्ये राहत आहेत दारू पुडी वगैरे हे विकण्यात, आहेत. पण आमच्या तिघं माणसांना व्यसन नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
अगदी ग्रेट.
हम्म आणि वेसनामुळे किती सारे कॅन्सर किती. आता आमच्याकडे एक किस्सा गला त व्यसन होत त्या मुलाला म्हणजे तो खूप दारूच प्यायचा खूप दारू प्यायचा. वय काहीच नाही. एक माझा अंदाज सव्वीस सत्तावीसच्या घरात असेल तो सत्तावीस असेल. अठ्ठावीस च्या घरात जास्त नाही, खूप दारू प्यायचा. आणि लग्नाच्या वेळेस माझा अंदाज सव्वीस सत्तावीसच वय
हम्म
नाही चोवीस पंचवीसच्या घरात त्याचं लग्न झालं. आणि त्याची जी त्याला बाय करून आणली ना ती सोळा सतराच वर्षाची होती.
अरे बापरे!
सोळा सतरा वर्षाची मुलगी तिला एक वर्षात तिला काही- म्हणजे म्हणजे का अक्कल नाही काही नाही अ- सतरा वर्षाच्या अक्कल शून आणि मा स्वर्गात म्हटल्यावर मग खूप, खूपच महाग असलेली लग्न झालं त्याच्यात नंतर एक वर्षात तिला मुलगा झाला. त्या मुलाच्या जन्माच्या दिवशी त्याच्या बापानी खूप दारू पली त्याचा ऍक्सिडेंट झाला त्याच्या मेंदूला लागला. त्या दिवसापासून तो माणूस कामातून गेला. बरे इतका सिरियस असल्यानंतरही तो खूप दारुपायचा. शेवटी तो एक्सपायर झाला आणि तो मुलगा आता चार वर्षांचा. ते लहान बाळ चार वर्षाच.
हो त्यात त्या मुलीना काय करायचं इतक्या लहान वयात
बरं त्या मुलीचं वय आता जास्तीत जास्त बावीस- तेवीस. होा
आता ते मुलाला सांभाळायचं जॉब करायचा.
जॉब पण नाही त्याला काहीच नाही म्हणजे ती एक सांभळ स मजाची येते तिथं शिक्षण नाही काही नाही काहीच नाही
बापरे कठीण आहे मग आता
किती किती कठीण कंडिशन, म्हणजे हेन कुठे जात बरोब
बरं माहित आहे, आपला मुलगा व्यसनी आहे. कशाला हे करा त्या मुलीला करून आणायचं ना. व्यसनी पोरांच्या आई बाबांनी, लग्नच करू नये त्यांची खरं.
ह्या पद्धतीची पोरं असतात, मग काय?
ते पहा.
म्हणून सांगते, हम्म नको व्यसन कोणाच्याच घरात न
बघतो आपण आजूबाजूला कसे तमाशे चालतात.
हो हो. उदाहरण द्यायचं झालं, का माझी मावस सासूये त्यांना दोन मुलं आहेत.
हा.
दोन्ही मुलं ते दारू पितात? दोघांची लग्न झालेली नाहीत. लग्नचं नाही? आता त्या बाईनी काय करावे? किती दिवस त्या पोरांना सांभाळावं.
त्या आईबापांना त्रास होत राहतो, मग अशा गोष्टींचा.
हो.
बिचारे.
त्या आत्या सांगतात का, मी म्हणजे त्यांनी विचारणं सोडून दिलं. ते म्हणतात, मी भली माझा
हम्. काय करणार? शेवटी मग. तर त्यांच्या मनाला तेवढाच आधार.
हो ते तेच सांगतात, मी आणि माझा विठ्ठल मला जिकडे नेईन मी तिकडे जाईन.
थोडा थोडा आवाज हे होतोय, कट होतोय. तुमचा आवाज थोडा थोडा, हा आला आला.
हम्म
तर अशी कितीतरी उदाहरणं आहेत, आजूबाजूला आहेत, आपण पेपरमध्ये आ वाचतो. ऐकतो टि. व्ही. ला. हो, उलट हल्ली कमी वयाची मुलं जास्त व्यसनी झालेत.
हो हो.
अकरावी, बारावीतली मुलं
बरं ठीक आहे, आपण स्मगलिंग कुठून येत असेल बरं?
खूप म्हणजे खूप खूप दुर्मिळ गोष्ट आहे. बरं ठीक आहे, दारू गुटखा,
मिळू शकता.
बिडी सिगार हे मिळू शकतो. चला मान्य ह्या पोरांना, गांजा, अफू पावडर, इंजेक्शन कुठून तरच म्हणजे ह्या गोष्टी यांना अव्हेलेबल असतात.
म्हणून म्हणतात. ते त्यांच्या रॅकेटच असणार ना आगाऊ गावी, ते लोकांनी लोकं पेरलेलीच असणार गावोगावी.
विषय हे का बरं? आता ते आता आमच्या शेजारी एक कॉलेज हे एक-दोन वर्षापूर्वी ते सील झालं होतं. आता परत ओपन हुन गेल, ओपन झालं मागच्या वर्षापासून. ते दोन वर्ष सील होतं. एक्सामच्या वेळेस पोरं गांजा विकत हे मग हे करून आणि पेपर देतेत.
बापरे!
ते कुणालाच नाही, कॉफी करण्यासाठी ते कुणालाच मानत नव्हते. स्कॉड आलेत ते त्यांच्यात ते पाॉवरच तेवढी होती ना, त्यांना काही पेस नय. मग त्यांना ते मेडिकल केलं त्यांच हे केल्यानं काय होतं? अशे नाहीयेत त्यांचे. इथं पण तो बिऊ करत्यात. म्हंटल्यावर तेच मेडिकल केलं त्यांवेळेस त्यांना समजलं, का ह्यांनी
हां हा, नशा केले. बापरे! काय करायचं?
बरं ठीक हे आता हा मुलांचा मुलांचा विषय जरा आपण बाजूला ठेवावं, बरोबर भारतीय संस्कृ ती मध्ये आपण असं दाखवलेलं हे, का? एक आजही ते वातावरण खेड्याकडे पाहायला भेटतं, का एक मुलगी जर कधी घरातून बाहेर निघाली तर तिच्या अंगावर ओढणीच पाहिजे, अन नजर तर तिची पाया जवळ पाहिजे. ते आजही खड्याकडे मुलींच्या बाबतीत घडतंय, बरोबर आहे की नही?
दिसतं, घडतंय घडतंय.
होतच, आमच्याकडे ही आज म्हणजे मी तुम्हाला एक- एक उदाहरण द्यायच झालं, तर माझे मोठे पप्पा होते त्यांनी वारलेत ते पण त्यांनी काय सांगितलं, तुमच्या सासऱ्यांनी तुम्हाला सांगितल ड्रेस घाला. पण मी तुम्हाला सांगतो माझी परमिशन नाही. तुमचं सासऱ्याचं कितीही चांगलं असेल, पण तुम्ही साधी एक
बरोबर.
आम्ही पाच बहिणी आहेत काका- काका चुलत्याच्या
ह्म.
पाच बहिणी, पाच बहिणींना आम्हाला
हं.
आम्ही माहेरी गेलो की वेअर कर म्हणजे ही कंडिशन आज आपली खेड्याकडे ये अन तुम्ही सरास मुली कॉलेज कडे जावा आपण म्हणजे आम्ही गाव सोडल्यानंतर ऐका पातळेवर जातोय अन मुली तिथं सिगार ओडतांना दिसतंय.
दिसतात आणि कपडे कपड्यांच तर काय विचारूच नका.
कपड्यांना ना तर बोलायला कम
तो डायरेक्ट फुल स्टॉप, तो विषय म्हणजे कपड्यांना स्टॉप नाही तर फुल स्टॉप.
अवघंड आहे माझे माझे पांच वर्षाचे मुलंगी हो माझी पांच वर्षाची मुलंगी आहे आणि एक अडीच वर्षाची मुलंगी आहे एक फॅन्सी ड्रेस म्हणूंन मी एक ड्रेस घेतलां होतां ज्यांला वंन साईड हे नां
हम्मं
ब्लॅक स्लिव नव्हती आणि वंन एक क्रॉस होतां तो म्हणजे डायरेक्ट खांली छातीचा वरती हे पट्टां आंला म्हणजे ते कांहींच नाहीं वंनड त्यांला एक बारीक लेसं होती तो ड्रेस घांतला मी बाबांना दाखवला की बाळं कसं दिस असं बाबांनी तो ड्रेस काढलां आणि डायरेक्ट जाळूंन टाकलां मलां माझ्यां घरांत चालणारं नाहीं त्यां दिवसांपासून त्यां दिवसांपासून मुलींना मी विदांउ आंता कुठे थोडसं एक थोडीस नॉर्मल स्लिव घेऊंन पोरी नां कुठेतरी मी हे करते हां नाहीं एवढं थोडंसं इतकं नाहीं प थोडंसं आंता ही गोष्टं की म्हणेल पणं आमच्या बाबांचं म्हणणं असं आंतापासून जरं कधीं तूं त्यांना सवंय लावलीस शॉर्ट कपड्यांची केतू लॉक पुढे हां नाहीं बाबां आमचे शॉर्ट कपडेच घालूं देतं नाहीं हो आंता माझं लहांन बाळं आहे आं एक अडीचंच वर्षाची होती तिलां जरं कधीं विचारलं नां आपणं तीलां ती सवयंच लागूंन गेली कंट फॉ फ्रॉक नाहीं कांहींच नाहीं तिलां विचांरला बघं तो फ्रॉक घेते मी तुलां घांलशील कां ती मलां सांगते मलां पँट शर्ट घे हां हे असल्यां प्रकारे म्हणजे घरातूंनचं त्यां कांहीं गोष्टी आंता लग्नं करण्यांसारखे माझी भाची आहे माझ्यां भाचीलां स्लीवलेस नाशिकमध्यें ती पंचवटी कॉलेज लां ति आंधी बीसीएसलां होती पणं मी तुम्हांला सांगित तिलां स्लीवलेस ड्रेस वापरणं अलांऊड नाहीं
चांगलं आहे नं मं
म्हणजे जीन्स सुद्धां तिकडे घालते घरी अंल्लावुंड नाहीं ईकडे नाहीं मामांकडे नाहीं आईकडे नाहीं
हम्मं
कायं
चांगली गोष्टं आहे झाले आपले हांफ कॉल झालांय आंता कायं करूंया कंटिन्यू करांयचा कि
नाहीं मी आंता की घरी जेवांयला आले मी हां
हो हो झाल्यां आंता उद्याचं करूंयाचं करूनया
अर्धा पाऊण तासांत करूं मी पुन्हां
हां चालेल नां एक पावणे नऊ लां करां मंग आंता आंठ वाजतं आलेत अच्छा ओके ओके बांय बांय